हो
बोला बोला ना सर हो हो सर नेटवर्क मधी
हो मी हे बोलत होतो खालून भेंडीला आपण जेवढं पाणी देऊ तेवढं फळ लागत म्हणजे असं म्हणा आपण कसं पाणी पिलो त आपल्या शरीरात एनर्जी वगैरे यती हो तस भेंडीला खालून पाणी दिल्यावर तिला अजून येऊ उत भेंडी उगती.
हे होतं म्हणजे काय होतं.
फळ लागत हे होतं म्हणजे फळ लागत.
हो हो म्हणजे फक्त हो हा फक्त मग फक्त खालून भेंडीलाच खालून पाणी दिलं तरच भेंडीला फुडत जसं बाकीच्यांना खालून पाणी दिल त्यांना फुडत तक नाही सर?
नाही त्याला फुटत पण भेंडी भेंडीला कस रोज रोज पाणी द्यावाच लागत घरचे असतं कंपल्सरी आणि आता माघ भेंडी
म्हणजे बीट ही हिट रेजिस्टन्स नाही भेंडी ही हिट रेजिस्टन नाही त्याच्यामुळेला मॉचर हो सॉरी सर माफ करा सर. कारण त्या ऊर्जा सहन करू शकत नाही ते त्याच्यामुळे त्याला त्याला खालून पाणी दिलं का पण ते ओल ओल असल्यावरच ते चांगली प्रक्रिया होती त्यांची
हो हो ती चुकी तुम्ही सॉरी बोलले चुकी चुकी माणसा वनस्पती काही नाही तुम्ही माणूसच चे
हो हो हो हो माफ करा माणसा आम्ही माणूसचय.
हो ह मी हे म्हणत होतो मी हे म्हणत होतो माग भाव उद्धारले होते बघा भेंडीचे सात आठ रुपये जात होते. जवळ जवळ त आम्ही हो का आम्ही भेंडी अशी स्टॉप केलती भेंडीला पाणी देणं वगैरे सर्व बंद करून टाकलं होत आणि भेंड्या यल होत्या ना ज्या! त्या खोडणं बंद केलत्या म्हणून त्यानं भेंडी पूर्णी स्टॉप होऊन गेलीती म ज्यांना वा नव पीके हो हो नवा माल येतच नव्हता नवा माल येत नव्हता त्याच्यामूळ मग अशी पद्धतीनी भेंडी स्टॉप केलती. पण पर न परत भाव वाढले न त आम्ही काय केलं. ते अजून भेंड्या लटकेल होत्या न त्या सर्व तोडून टाकल्या. तोडल्यानंतर भरपूर पाणी दिलं मग परत नवा माल यायला सुरु झाला आणि आत्ता चालू आहे परत भेंडे असं. म्हणजे भेंड्या आपल्याला जव वाटल तेव्हा स्टॉप ही करू शकतो जव वाटत
चला ग्रोथ ग्रोथ होईल नाही तर मग कसं काही
नाही नाही भेंडीची ग्रोथ हो ना हो त्याचीशी काही अडचण नाहीये.
पण मग जर स्टेम आओ स्टेम ग्रोथ होईल ना मग फोटायला अवघड होईल ना वरती जशी जशी हाईट वाढली तशी तशी आपली क्वांटिटी वाढू शकते ना.
तस काही प्रॉब्लेम नाही एवढ दहा पांडात पाच सहा कॅरेट निघण म्हणजे भरपूर झालं पन्नास एक किलो निघ न भरपूर चालय.
किती किती किती याच्यात लावलय तुम्ही?
असं म्हणा सात सात ते आठ पडा असलं.
पांड म्हणजे काय म्हणजे जमिनीच काय प्रकार आहे हा मला सांगा थोडं. किती गुंठे असं काय अस?
ते गुंठे नाही माल पांड माहितीये.
दहा पांडे का दहा पांडे
हम्म हो हो दहा पांड म्हणजे? असं म्हणा पावशेर आपलं हा बिघ्याला पावशेर हा बेघला पावशेर अस समजा तुम्ही, कि एक एक किलोला पावशेर. होणा
तो विषय नाही. बी गेल्या वर्षाला एक एकरला पाउशर
कर सॉरी एकरर
एक एकरला पाउशर म्हणजे तुमचं आहे अर्ध बीघ अर्ध बिघ
अर्ध्या बिघारा कमी हो. हो अर्ध ह हो हो अर्ध बीघा अर्ध बीघा बरोबर
ए एकरला जर पावशेर म्हणू राहिली, तर मंग अर्ध माझं बीग बरोबर हाय. बरबर हा हा तेच, आमचं चुकलं असेल तर माफ करा हा.
हो काहीही म्हणा, आता तुम्ही बघू शकता. त्या भेड्या मध्ये कसे कुत्रे, असे हे वासकारित्या. त्यामुळे अशा अडचणच घेते.
तर आ.
म्हणून त्यामुळे अडचण, हो त्यामुळे अडचणस होती म्हणून.
आता एका जणाला दोन कॉल केले चालतं का?
हो चालत दोन तीन कॉल केले, तर चालतील. हो बरं मी तुम्हाला या कामाविषयी थोडी फार माहिती देतो. तर ये कामाच आहे मला. त्या मॅडम चा कॉल आलत हे काम असय की आपल्याला आहे ना. गुगल जेमिनी वगैरे असे ए आय वगैरे आहे ना. तर, त्याला आपल्याला आपली भाषा शिकवायची म्हणजे मराठी भाषा शिकवायची. म्हणून ते आधी महाराष्ट्रात नव्हता. आधी दिल्ली वगैरे असेच राज्यांमध्ये चालत होते. हे काम तर आपल्या ज्या मॅनेजर आहे. ना आपल्या ग्रुपच्या. ते, हो हो हो ते लांडगे म्हणून तर त्यांनी आ त्या साहेबाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्हाला आमची भाषा मग ते म्हणे, तुमच्या महाराष्ट्रात कोणते ते कामं करणार नाही ना बोलवू नका त्या कामाबद्दल. तर त्या मॅडम म्हणी, आम्ही पोर जॉईन करू, आम्ही काम करून घेऊ, कम्प्लीट करून घेऊ त्यांच्या क मग ते महाराष्ट्रात अ त्या मॅडमने आंध ग्रुप वगैरे मग त्यांनी जॉईंट केले आणि याच काम मुळात म्हणजे याईला शिकवणं, ट्रेन ज्यांना आपली मराठी भाषा पुढ जाणं, महाराष्ट्र पुढ जाणं,
तुमच्या टास्क सुरू झाल्या का सर
हो टास्क आमच्या सुरू झाले.
मग आता फक्त कॉलिंगचे टास्क येत आहेत तुम्हाला टायपिंगच्या येत नाही का?
नवीन टास्के येतात. टायपिंगचे बी, कॉलिंगचे बी
सर, मग तुम्ही अपग्रेड एरियातून पुढे ये सर, आम्हाला थोडं मदत करा. सर तुम्ही
हो, तुमची मी कॉल झाल्यानंतर तुमचा ग्रुपवर लगेच मेसेज टाकतो. याचे अजून आले
कारण की मी गुगल फॉर्म बी भरलेला आहे माझी प्रोफाईल बी कंप्लीट आहे हा कारण की प्रोफाईल बी कम्प्लीट आहे. गुगल फॉर्म भी भरलेला आहे मी,
गुगल फॉर्म भरलेला आहे ना तुमची मी लिस्ट तयार करतो आणि लिस्ट. ग्रुपवर किंवा मॅडम कॉन्टॅक्ट.
हा कॉन्टॅक्ट करून सांगून दे म्हणजे माझे टास्क आले, तर मग आपलं चांगलं होईल.
हो, चांगलं होईल आणि जमलं तर, तुम्ही अजून जॉईन करा वाटलंस पोर. ह मी बघाल मग त्यांच्या मी बघल त्यांचे टास्क पूर्ण करायचे मग कसे अन त्यांचे टास्क सुरू करून देईन मी बी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा वाटल परत
हो
हो किती मिनिटं झाले आपले सहा मिनटं झाले बरं काय चालू आहे मग अजून काय चालू अजून
आपला भेंडीचा विषय चालू होता अजून टमाटे बी लावतय ना तुम्ही टमाट्याच थोडं सांगा थोडंफार
ह म्हटलं तर मी सुरुवातीपासून सांगतो सर्वप्रथम आपल्याला आपले वार नांगरून घ्यायचे गरजेचे असते
हो हो त्या नांगरून घ्याणे मध्ये आपण काय काय काय लावायचं आपण नांगऱ्याला फन लावायचं बळी लावायचं काय लावायचं का
अस म्हणा अ नांगर नांगरणी करायला नांगरच लागत म्हणजे असं म्हणा आपण आपण बा भातात डाळ टाकतो अन कालवून घेतो बघा खालचं वर अन वरचं खाली तस जमिनीच असत हो जमिनीच असतं खालची माती वर वरची माती खाली अस ते झाल्यानंतर रोटर वगैरे मारून घ्यायचं
हा रोटर रोटरीचं काय काम राहतं सर
त्या मातीचा पूर्ण भुगा करण चुरा करण
चुरा करनं का
हम्म आपलं पीठ पीठ करनं आस
हो का कशासाठी सर बारीक करण्यासाठी का बरं
मंग अडचण नाही आली पाहिजे पिकाला काही पाणी वगै योग्य केलं पाहिजे
हो हो हो हो
मग ते अस त्याच्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर बोद वगैरे पाडून घ्यायचं बोद पाडले का ड्रीप वगैरे आथरून घ्यायचा नंतर ड्रीप वगैरे हाथरल्यानंतर खाद्य वगैरे टाकून द्यायच कोंबड खत वगैरे काय असल ते हो पहिल बोद पाडल्यानंतर ड्रीप टाकल्यानंतर थोडं पाणी द्यायचं कोंबडं खत वगैरे टाकून घ्यायचं
ड्रीपच्या वर कोंबडं खत टाकायचं का आणि मध्ये ट्रिप
हो ड्रीप ड्रीप काय एवढी मोठी राहती काय आपल्या बो ता एवढी राहतीए
हो सर मान्य आहे सर मग आपल्याला आपण कोंबड खत टाकतोय आपल्याला सिडलिंग्स म्हणजे रोप लावायचे राहते बरोबर
हो
जर मंग जर हा चुकलं का सर तुमचं का आमचं चुकलं सर जर आपल्याला रोपं लावायची राहत मग नळी खाली ठेवायची आपण रोपाच्या खाली नळी लावायची का रोपाच्या रोप लावल्यानंतर वरती नळी लावायची राहती सर
अं मला एक सांगा तुमच्या उद्या उलट्या पद्धतीने शेती होती का
हो सर मी विचारतोय तुम्हाला तुम्ही सांगा आम्हाला आम्हाला शेती माहित नाही सर म्हणून सांगा सर
नहींच टाकावा लागती अन बोटावर नाही टाकल्या आपल्या मर्जी आपल्या व नाही टाकल्यानंतर कोंबड खत टाकायचं का नाही टाकायचं आधी
हा मग मी तेच विचारतोय सर नळी टाकायची पहिले थांबा ओ सर ऐका ना मग आमची आधी नळळी टाकायची का मग कोंबडक टाकत ते सांगां सर आम्हाल आम्हाला कोंबड कायचंय मग नईवर मग ट्रिपिंग कामाला
बरं तुम्ही त्या पद्धतीन करा मग आमच्या इकड कसं आधी नाळी टाकून घेतो मग त्याच्यावरून कोंबडकट टाक
सर मग तुम्ही जर कोंबडकट टाकलं मग झाड आलं तुम्ही डायरेक्ट खालन रूट वरतुन पाणी देताय सर?
वरतून म्हजे?
रोट खालून म्हणजे आ तुम्ही जर रोप लाविते मग रोप जर आपण खाली टाकित जमीन
रोप अजून लावायचे ऐका ना ऐका ना अजून रोप लावायचे अजून वे त्याच्यानंतर ड्रिप टाकायचे त्याच्यानंतर वरून पेपर टाकायचे.
पेपर कोणसा सर सर कोणसा पेपर? आपला पेपर वाचायचं पेपर टाकायचं रानावर.
झाली योग्य प ध्दतीन तर आम्हाला सांगा म्हणजे कस स्वस्तात आपलार मारच मार चिं मारचिंग पेपर म्हणून पेप हो हो कृषक म्हणून मारचिंग पेपर राहतो.
मरचिंग का मलचिंग?
हा मलची मरची काय असल तो. हा तो पेपर राहतो हा तो टाकायचा राहतो तो टाकला का मग त्याच्यामध्ये आपलं जर का होलं पाडाल नसतील पेपरला ऑलरेडी तर आपण होल पाड
म्हणजे पेपरला पहिले होल पाडून राहतय का?
पद्धतीची भेटेल.
हो हो हो हो सर मला माहित नव्हतं बर झालं तुम्ही सांगितलं सर धन्यवाद. बोला सर हा पुढची प्रोसेस.
हा मग ते होला पाडले नसचल होलं पाडून घ्यायच नी होलं पाडेल असत तर पाडून घ्याय ची राऊून द्याची त्याची हा मग त्याच्या तयाराव काय काय?
होलं कसे पाढायचे.
होला कशी वाढायची.
आपला ग्लास घ्यायचा.
ग्लास ने काढायचा ए का सर हा हा ह.
ते तुमच्याकड कस तारी वार काय आणि एका स्टीलच्या बा लीत फुलं आ म्हणजे जाळ वगैरे करून तापून घ्यायच. जाळ वगैरे कसं करत माहिती ए का सांगू ते बी
हो सर सांग ना सर.
ह ते आपल्या बागा वगैरेच लाकड वगैरे राहते ना. हा ते घ्यायचे त्याला जाळ ला आपले दहा मिनट झाले परत दुसरे कॉल बोलू आपण दम
हो.